हॅलो? हा, बोला. झाल का जेवण?
हॅलो?
हा, बोला ना.
हा हा, बोला. काय झालं, जेवण वगैरे झालं?
हा, आताच झालं जेवण, तुमचं झालं?
हो का?
तुमचं झालं? हॅलो? तुमचं जेवण झालं?
हो, माझं जेवण आताच झालं, स्वयंपाक वगैरे केला
हा.
जेवण वगैरे झालं, मी म्हटलं आता बोला तुमच झाले का जेवण?
आ
इथे निकडून आपण कॉल लावायला लागलं की, लागतच नाही.
हो ना.
कार्या
हो ना.
लेला ते तिकळला
हा, मला ऐकायला येऊन नाही राहिलं, बरोबर.
प्रॉब्लेम आहे न रे
हा.
अरे नाही
हा, बोला ना. रेस तुम्हीता वदारा काहीतरी रेस नाही मणते बरोबर.
हम. माझा झाल जेवण तुमचा स्वयंपाक वगैरे झाला काय?
हाव, जेवण झाले ना.
हो, जेवण झाले. आमच लवकरच होत असते.
हा.
लवकरच शेतात जावं लागतय, तर मग लवकरच करावं लागतय, संध्याकाळी, सकाळी, त्यामुळे लवकर स्वयंपाक वगैरे कराव लागतय. हा, मग आता सकाळी उठायला लागतय, लवकर तर आता स्वयंपाक वगैरे करून लवकर झोपतो. हो ना, आम्हाला शेतात जावं लागतय.
हॅलो?
त्याच्यावर मग लवकर, स्वयंपाक वगैरे करणं सपून राहणं. सकाळी मग आणखी लवकर उठाव लागतय.
हा ना.
लेकराच्या डबा वगैरे करावा लागतय, शाळेत जात लेकरं तर. त्याच्यात मग लेकरांच्या सकाळी उठावं लागतय.
हा.
बाकी काय बनवल, भाजी वगैरे काय बनवली?
काय
भज भजी वगैरे काय बनवीती?
भजी हा मी आल मसालेवागे बनवते आता हो काय
मी मसाले वांगे बनवते.
हा ओ काय.
हो काय. हम्म मुलं कोणत्या वर्गात आहेत तुमचे आता.
काय म्हंटला?
हाे काय?
हॅलो!
मुलं कोणत्या वर्गात आहेत म्हटलं तुमची?
मुल एक पुर्गीय तिसरी काय किती टुलेय
हा हा.
आज
हो काय?
हम्म.
हा.
आता वट पौर्णिमा झाली ना त्या दिवशी केलीशी वट पौर्णिमा साजरी हो काय? ह वट पौर्णिमा केलीशी ना म्हटलं साजरी?
ह ह आता गुरु हे आहे ना हा आता गुरुपौर्णिमा आहे ना आखाडी
हा गुरु पूर्णिमा आता आखाडी हा
ह आषाढी एकादशी झाली की एका माग एक सणच आहेत मग. नागपंचमी रक्षाबंधन अशे आपली इकडे हे दरवेळेस दर महिने ला हे सण चालू होतात.
हा.
हा आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण आहेत ना रक्षाबंध राखी दिवाळी होडी अशे प्रत्ये प्रत्येक याचे समाजाचे वेगवेगळे सण आहेत.
हा वेगळे वेगळे सण
दिवाळी सर्वात मोठी दिवाळी सण आहे. पोळा येईन मग बैलाच सण आहे पोळा.
हा आपल्या साठी सर्वात मोठा दिवाळी
हा हा सर्वात मोठा सण हा. बैलाचा बैल पोळा बैलाला पुरणपोळी कराव लागते मग. बैलाला जेवण करायला बोलावं लागते घरी बारा महिने बिचारे शेतात कामं करतात.
हा.
त्याच्यासाठी मग पुरणना पोळीचं जेवण ठेवावं लागत त्यांना.
हा.
बैलाला.
हूं!
आपल्या इथं पण म आपल्या महाराष्ट्रात म्हणजे लय चांगली आपली परंपरा आहे किं बॉ. अ मुक्या जनावरा पाासून सर्व याच्या नियम सर्व हे पाळाव लागतात. त्यांना खाण्या पिण्याच्या बरोबर लक्ष द्याव लागतात, आता बैल समजा आपल्या शेतात काम करतात, पण तरी त्यांचा तरी सण ठेवला.
हाव!
त्यांचा सनं ठे सण ठेवेला आहे आ दिवाळीच्या वेळेस ते गाईचं. ते बारसू असं काहीतरी म्हणतात ते असते. बैला सुद्धा पुजावं लागते.
हा हा गाई. हा गा गाय
ह गाई गोंंदन असते दिवाळी नंतर.
हूं!
ते असते तेव्हा गाईची पूजा करावा लागते.
हां!
ह! आपली इकडे म्हणजे आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये लयी चांगले चांगले सण आहेत.
हाव!
बारा महिने काही नं सण आहेत. ऋतू प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही कोणत्यां ना कोण ते सण आहेत.
सण नाही त शिकतात काय होतासं.
ह!
त्याल काही त नाही बॉ.
हं मुलं झोपली की काय, शेतामध्ये?
हा झोपली हा!
हो काय. झोपली मुलं माझी मुलं जागी राहता.
ह परेशान करतात ना ते सकाळीच उठा लागते, त्यानी म्हटलं झोपून राहिले लवकर आईकत
हेलो आजमुने सकाळची शाळा आहे, हो
सकाळीच कोणत्या शाळेत आहे तुमची मुलगी?
अंबिका विद्यालयामध्ये आहे ना.
अंबिका मध्ये आहे नाही काय.
हूं!
बर आहे माझा मुलगा मोठा आहे ना अंबिकेमध्ये. लहाना तिकडे सरस्वतीले हो.
हिवरखेड.
त त्या अंबिकेच समजा त्याला दहा वाजता जात्यां तो. अंबिके मधलं मोठा, लहाना सकाळीच जावं लागते सहा वाजता सात वाजताच जावा लागते.
हा न!
ह दाठ आठ वाजेला तिथं पोचतात.
हं!
मुलाला चांगलं शिकवा लागते बाई. असं त्या मुलाच्या याच्यावरच आपलं भविष्य आहे यांचं भविष्य चांगलं बोललं तर आप ''--'' आपलं भविष्य चगलं बनते म्हणून त्याच्या शिक्षणाची लक्ष द्याव लागते. हो नाही तर काय.
हा,
येन चांगलं शिकाव फक्त कि झालं आपलं काय म्हणणं आहे आईवडलाचं दुसरं काहीच नाही. प्रत्येकाले अस वाट का आपलं लेकरू चांगलं शिकलं पाहिजे.
हाव बरोबर आहे.
चांगलं चांगला व्यक्ती झाला पाहिजे. हा मुला बदलतेच मुली बदलतेच. मुली समजा लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाव लागते मुलीची ते.
हॅलो,